आवाज येतय माझा हा तुझ क्लिअर येतय आवाज बोल
हा बोल की, काय नाय ग सहज केलाय फोन सण वार जरा जवळ याय लागल्यात म्हंटलं.
हा
काय चालय बघूया म्हटलं आता वट पौर्णिमा, आहे नागपंचमी, रक्षाबंधन
हो अग आता सणांचं काय दर महिन्याला एक सण चालूच झाला म्हणायचं. आता सण म्हटलं की कि ती लग बग लग बग हाय तुला माहतीच हाय आता तसं बघायला गेलं तर आपल्या गुढीपाडव्यापासून पासून तर सणा सण चालू झाला आणि असं म्हणतात बघ आता बेंद्र आप आता बेंदूर येईल ना, असं म्हणतात की बेंदूर आणि सला सणांचे लागले लेंडूर असं खेडेगावामध्ये म्हण हाय म्हणजे हा म्हणजे कसं अ सण चालू होतात पटपट पटपट पटपट.
अग किती सण आल्यात बघ ना मी सहजच बघत बसलेलो. बघ की आता बेंदूर म्हणा लागल्यात मग वट पौर्णिमा, मग काय नाग पंचमी, पंधरा ऑगस्ट परत अ रक्षाबंधन लगेच म दिवाळी बघ की सगळं सण वार तर म्हंटलं जरा बघूया गेल्या वर्षीची दिवाळी म कस साजरी केलीस तू काय आपलं काय त्या त्यानंतर फोन वगैरे काय झालाच नाय जरा जाणून घेऊया म्हंटलं.
अ हा अगं दिवाळी साजरी काय आम्ही इको फ्रेंडलीच केली ह्या वेळेस फटाकळे वगैरे काय नाय अ म्हणजे असं वाजवले आणि त्याच्या गेल्या वेळेस ला आम्ही त नवीन एक ट्रेंड होता की आकाश दिवा अस वर उडवायचा तसा आम्ही एकदा उडवलेला काय पण आम्हाला भीती होती बाय म्हणजे आता हे कुठ तर पडलं तर कुणाला लागलं तर ही जाऊ शकता त्यामुळ त काय आमचा वर दिवा गेला नाय सोड पण आम्ही गेल्या वेळेसपसनच ठरवलेलं की ह्यावेेळेस तसलं काय करायचं नाय, आणि आम्ही पण दरवेळेस फटाके उडवायचो पण आता म्हणल इको फ्रेंडली करायचं म्हणजे फटाके न त्रास होतय ना अ म्हातारे माणसाना म्हणा प्रदूषण पण होतंय आणि लहान मुलं असतात मग म्हणल उडवायचच नाय फटाके मग ह्या वेळेसची इको फ्रेंडली केली आम्ही आणि ते दिवे बिवे म्हणजे पणंत्या वगैरे लावल्या दिव्यांची साजरी केली. आकाशकंदील लावला आणि फटाके वगैरे काय उडवले नाहीत. आणि आम्ही ह्या वेळेस काय केलेल माहित ये तुला अ प्लॅस् स्टिक आम्ही प्लास्टिक पिशव्या असतात ना त्यावर बंदी म्हणजे आम्ही ते युजच केलो नाय त्यात प्लास्टिक पिशव्या म्हणजे मिठाई त्या आणण्यापासून ते म्हणजे आता घरात आता दिवाळीला किती सामान आणतोय ना आप आपण फुले म्हण किंवा काय आम्ही स गळी बाजारामध्ये म्हण जाताना किंवा अनं म्हणजे स्वतःपासून आम्ही सुरुवात केली की हयावेळेस आपण प्लाॅस्टिक वापरायच नाय आणि आमच्या घरात प्लास्टिक पिशव्या आम्ही वापरतच नाय सोड पण हया वेळेसपासन आम्ही ठरवलं की अ सगळ्या आम्ही कापडी पिशव्या वापरल्या म्हणजे ह्या दिवाळीला असं काय तरी म्हटलं करूया आपण हया वेळेपासना सुरवात आणि जे आमच्या संपर्कात जे येतील ना आम्ही त्यांना पण कापडीच पिशव्या दिल्या. यानी असं प्लास्टिक पिशव्यांचं आमच्याकडून तर काहीच म्हणजे असं प्रसार असा झाला नाही आम्ही वापरल्याच नाहीत आणि कुणाला वापरू म्हणजे आसपासच्या आम्हाला कुणाला आम्ही वापरू दिल्या नाहीत.
अगं किती छान बघकी आ म्हणजे तू स्वतःपासून सगळी म्हणजे सुरुवात करा लागल्यास किती छान वाटलं माहितीय का ऐकून की तू दिवाळी इको फ्रेंडली मध्ये केलीस, प्लास्टिकचा वापर केली नाईस खरंच ऐकून मला छान वाटलं, म्हणजे यु, मला असं वाटलेलं की तू काय तर खरेदी वगेरे केलेलं नवीन कपडे घेतलेला, असलं काहीतर सांगशील पण तू एवढं मला छान सांगितल की
आनी, आनी आम्ही काय केलं सांगू तुला, ह्या वेळेस आम्ही काय गिफ्ट द मिठाई म्हणजे आमच्या घरी पाहुणे आलेले ना, मग पाहुण्यां आपण मिठाई तेन देतोच की, म आनि-न मिठाई वगरे दिली सोड अं, मिठाई दिली आणि त्याच्यासोबत आम्ही काय केलं माहिताय, एक छोटं झाड त्यांना गिफ्ट केलं.
अगं! किती छान केलीस. म्हणजे हाय बघं झाडे लावा, झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा.
त्यु आय, पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सियस या वेळेस ऊन होतं. मग आपणच झाडे, म्हणजे एक जरी झाड आपल्या पळ कडून लावलं गेलं म्हणजे, तर किती थोडंफार तरी, म्हणजे आता तसं मग, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात बघं ते ते उन्हानं म्हणजे असं, झाडचं कमी झाल्यात त्यामुळे ते जास्त झालंय. मग आपण झाडे लावत नाही, मग पृथ्वी संतुलित राहील नई आपल्याला पण ऑक्सिजन पण किंवा आता, आधी आपल्याला माहीत तर होतं काय सांग पहिल्याच्या ह्याच्यात आपण लहान होतो त्यावेळेस पाणी आपल्याला विकत मिळेल, ऑक्सिजन विकत मिळेल. आता त्या गोष्टी घडल्यात, ऑक्सिजन पाणी आपल्याला सगळं विकत भेट
आता वय बघाय लागल्यात. लोक प-पैसे देऊन ऑक्सिजन खरेदी करायला लागल्यात बघत्यास तू आणि तर किती, चांग पुण्याचं काम कराय लागल्यात, एक तू म्हणजे एक झाड लावलीस तर ते झाड आपल्या, भविष्यामध्ये किती लोकांना उपयोगी पडेल माहित ते काय, किती छान म्हणजे आता तू बघत्यासच अ, आपण बाहेर वगरे लोकांना ऑक्सिजन कमी पडला की लोकं पैसे देतात. त्या ऑक्सिजनला घ्यायला, जो ऑक्सिजन आपल्याला निस्स निसर्गातून मिळतोय तो ऑक्सीजन साठी आपण आपल्याला पैसे द्यावे लागत आहेत आजकाल. आणि तू बोललीस ना, ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तू इको फ्रेंडली दिवाळी साजरी केलीस, म्हणजे ध्वनी प्रदूषण होतंय त्याच बरोबर आणि त्यानंतर हवा प्रदूषण पण होतंय, म्हणजे तू दोन प्रदूषण चा टा म्हणजे टाळलीस, ते इको फ्रेंडली फटाके न वाजवता हे न करता, आवाज न करता, म्हणजे बघ ना आपण ज्यावेळी फटाके वाजवतोय लहान मुले वगैरे आता, दिवाळी आली म्हणले की फटाके त्या शिवाय तर दिवाळी
आणि अगं त्या फटाक्यांचा धूर किती येतोय बघतेस ना, एक ती सुरसुर बाजी वूडू किती धूर येतोय त्यांचा, आनि जरा आनि फटाके उडवताना काळजी तर घ्याय लागणार काय सांगता पण येत नाही फटाक व ध्ये हाता इजा होण्याची फाशक्ता असत्याच ना.
होय होय, अगं म्हणजे कधी काय होईल हे सांगताच येत नाही, बरोबर आहे तुझं. आता तू म्हणतेस तसं, मी घे, अगं कसं झालं मी फटाके वगरे वाजवलेच सोड, म्हणजे मी लोकांना सांगतेय की, वाजवू नका हे ते पण सुरुवात माझ्यापासुन करायला पाहिजे. हे मी तुझ्याकडून आता शिकणार बघं.
हो, आणि कोणत्या पण चांगल्या कामाची सुरुवात आपण म्हणतो ना की, अस करायच, तस करायच. ती पहिल्या आपल्यापासून सुरुवात केलीच ना आपोआप सगळ्या, म्हणजे आपल्या आसपासमध्ये येणाऱ्या आपल्या संपर्कात येणारे जे काही लोक असतील ना, ते आपलं बघून होतात तयार म्हणजे आता मी जर प्लॅस्टिक पिशवी, मी आता तुला जर प्लॅस्टिक पिशवी दिली तर तूच ती दुसऱ्याला वापरणार ना. ते जर मी तुला कापडी पिशवी दिली. तर हे, कापडी पिशवी दिली तर? तू तेला, देणारेय. आणि हे शक्यतो सगळ्याच घरांमध्ये नॉर्मली होतय. बरोबर आहे ना. एकच पिशवी आपण इकडच तिकडे तिकडच इकडे वापरतोय.
आणि घरातल सोड, आता बाहेर आपण जाता येता रस्त्यांवरून पण बघतोय. ती प्लास्टिकची पिशवी म्हणजे त्याच पूर्ण निवर्सन व्हायला किती दिवस
अग प्लॅस्टिक विघटनच होत नाही. त्याला कितीतरी वर्षे लागत विघटन व्हायला. मग पृथ्वीवर विचार कर किती कचरा साटतोय. आणि हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. आणि त्याच्या ला ते हा, अस जंतू तेन अस तयार होणार कि ते भरपूर आजार होणार, आता कोरोनासारखा कसा आजार आला. त्याच्यापेक्षा भयंकर आ येण्याची शक्यता आहे. अस म्हणता, येणारच आपल्याला सोड.
होय ग. आता बघ ना शहरामध्ये की नाही, ते गटारीच म्हणजे गटारी त्यांनी काय केल्यात आता शहरामध्ये दारासमोर अस सगळ्या खनलेल आहे. तू तर बघतच असतील, आता अलीकड पलीकड वगैरे म्हणजे सगळीकडे चालूच झाले. आणि त्यात की नाही, जास्तीत जास्त प्रमाणात ही प्लॅस्टिकची कागदच आपल्याला दिसतात. आणि त्या प्लास्टिकच्या कागदामुळे की नाही, ते जे घाण असतात नी ती सगळी तुंबल्या. आणि तुंबल्यामुळ की नाही, तिथ डासांच प्रमाण इतक वाढल की लोकांना त्या आजारा बळी पडायला लागाय लागलय. आणि ते आजार झाल्यामुळे लोक क नाही, आता घरात कमी आणि दवा खान्यात जास्त दिसाय लागलायत बघ.
आणि आजार काय मलेरिया, डेंगू हे होण साहजिकच आहे ग.
हो या डासांमुळे होणार ग. त्यातला एक जरी डास येऊन चावला आणि, त्याच जर म्हणजे काय असेल ते विषाणू आपल्या शरीरामध्ये गेल तर मग आपण आजारी. मग तिथ घाला तुम्ही पाच सहा हजार रुपये. मग त्यापेक्षा चांगला आहे की नाही सांग बघू. प्लास्टिकचा वापर कमी करा. म्हणजे कशामुळे काय होतय, हे जाणून घेऊन लोकांनी त्याच्या विरुद्ध दिशेने पाऊल उचलायला पाहिजे ग. याची जाणीव आता तुला कशी झाली. मला कशी झाली. तू मला त्याची जाणीव करून दिली. तसं लोकांना देखील आता आपले आपण एवढे अशिक्षित नाही आहेत ग लोक आजकालची पिढी एवढी अशिक्षित नाही आहे. त्यांना समजत पण नाही की बाबा, हे प्लास्टिक मुळ होत नाहीय. तू म्हणतेस सगळे सुशिक्षित झालेले आहे. त्यांना समजायला पाहिजे की बाबा नाही आपण प्लास्टिकचा वापर कमी नाही तर पूर्णच बंद केला पाहिजे‌. प्लास्टिक मुळे हे होते. आता सरकारने देखील बंदी घातल्या, तरी पण लोक वापरतात. म्हणजे लोकांना
ते पॅकेट फूड पण आपण म्हणजे किती तर आता ब्रँ आता साधा डि मार्ट ला जा किंवा बाजारामध्ये जा. सगळीकडे प प्लाॅस्टिक पिशव्याशिवाय प्लाॅस्टिक शिवाय काहीच नाही. आता पॅकेट फूड पण, प्लस्टिक कागदात. प्रत्येक गोष्ट, प्लॅस्टिक कागदाताय आगं.
होय, आगं. बरोबराय. म्हणजे सण वार आले. आता बघ. जसं, दिवाळीत. म्हणजे, दिवाळीमध्ये होते. दसऱ्यामध्ये वेगळ्या प्रकारे त्यांनी म्हणजे सा साजरं करतात सण. परत बेंदू - बेंदूरला हे करतात, ते करतात. म्हणजे फटाक्यांचं प्रमाण तुम्ही कमी करा. त्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण कंट्रोलमध्ये येऊ शकतय. नियंत्रात येऊ शकतय. हवा प्रदूषण नियंत्रणात येऊ शकतय. आता हवा प्रदूषण झालं तर, किती? त्याच प्रॉब्लेम्स होतात. किती?
हो, हो. आणि हवेमुळे तर की ती रोगं झटपट म्हणजे, पसरण्याची शक्यता असते ना. आता जराजरी सर्दी झाली. साईटच्या मुलान, शिंकला जरी तरी आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असत्या. आता बघितली नाहीस, कोरोनामध्ये. सगळेजण मास्क सॅनिटायझर. त्यावेळेस आपल्याला समजलं की बाबा, सॅनिटर नावाची पण एक गोष्ट य. जे हात स्वच्छ करत्या. सॅनिटाईज करत्या. मास्क पण त्यावेळेस आपल्याला समजला. त्याच्या आधी कुणाला? माहित होतं का? लोकांना माहित होत सॅनिटायझरय? मास्कय? मास्क क फक्त डॉक्टराना माहित होत. हा बाबा, डॉक्टर मास्क घालत्यात. हे तेवढं माहित होतं. पण ज्यावेेळेस आपण सगळे वापरायला लागलो. त्यावेळेस कळना, सॅनिटर. त्यावेळेस सॅनिटर आपल्याला समजलं. कि, सॅनिटर पण अस
एक सॅनेटर नावाचा एक प्रकार पण आहे. आणि त्यावेळी तो कित ती, हा आणि त्यावेळी तू किती? प्रमाणात विकला गेला. म्हणजे बघ ना. किती भरपूर प्रमाणात विकला गेला.
आणि आता बघ. आता लोक हाईत का? रेग्युलर. आता काही जणय, त्याला अंमलात आणले असतील. सोड. म्हणजे रेग्युलर वापरत पण असतील. असं मी म्हणत नाही. कि, कोण वापरत नसेल. पण एकदम तळागळातली जे लोकं. आधी जे वापरायचे. हा दहा, बाबा दहा - वीस रुपयाला जे सॅनिटायझर आणायचे. आता ती वापरतात काय? नाही ना?
नाहीच की. मला तेच गं, सांगायच आता तू कस, चांगल्या प्रकारे, तू सगळं म्हणजे व्यवस्थित. सगळ्याच जतन करून. सगळं जाणीव घेऊन व्यवस्थित स्थित, सगळं. म्हणजे करत आहेस न. तसच लोकांनी देखील. म्हणजे, व्यवस्थित विचार करून. आहे ते सगळं व्यवस्थित आता विरोधी दिशेने पाऊल उचलून. हे बघ, माझं काय मताय एकाने शंभर पावलं चालण्यापेक्षा, म्हणजे तू. एकटीने शंभर पावलं चालण्यापेक्षा, आपण शंभर जन मिळून हात तात हात घालून, एक पाऊल चालू या ना.
हा. एकच नंबर. म्हणून मी, मला काय वाटते माहितेय काय? आता जी मी तुला सांगितली की, मी सुरुवात तर अशी केल्याय. आता पुढ आमचा नि प्लॅनाय की, अ आम्ही पुढच्या दिवाळीला असं थीम करणारय कि, गणपतीला आम्ही असं असं डेकोरेशन करणार की, पाणी वाचवा, पाणी पाण्याचं ना पाणी
ये झालं. दहा मिनिट झालेय गं. चालतय. ठीव काय?